हॅलो.
हॅलो.
हॅलो.
ईश्वरीला आवाज येतोय, आवाज येतोय का? हम्म ते सारखं,, हँग होत होता गं फोन.
हँग होता ग,, हा हा.
अँटोच बंद होतय, अँटोच चालू होतय.
होय तसंच व्हायलय, काय व्हायलय काय व्हायलय, का जेवलीस हा जेवले की, तुम्ही?
हो हो जेवले. तेच म्हटलं तुमच्याकडे यायच होतं म्हटलं तिकडे काय काय बघण्यासारखं काय स्थळ आहेत विचारावं.
हम्म.
हम्म उठलं काय बच्चू,, छोटा,, हम्म.
छोटा बचू उठलाय.
हम्म तेच मुल म्हणत होती ईश्वरी मावशीकडे जायचय.
ईश्वरी मावशी हां या की.
हम्म मग आता हां तेच म्हटल काय काय बघण्यासारख आहे विचाराव मग जाव फिरायला.
हां हां काय दमन आहे.
हम्म
आहेत तशी भरपूर आहेत ठिकाण हा.
हा
हम्म
चालेल ना मला एक लिस्ट करा आणि पाठवा मग मी ठरवते.
हां हां चालतय की.
हम्म हम्म तेच तर स्वातीचा पण फोन आला होता.
हां
हम्म विचारत होती सगळ्यांना?
सगळ्यांना. हां हां
हम्म चालल बाकी संध्याकाळचा काय मेनू मग?
अजून काय चालू आहे.
काय नाही बस बारकोड चेक करते वस्तूचे.
हां हां
नवीन स्टॉक आलाय ना.
हां हां
तुमच काय खरेदी नाही का मग?
नाही खरेदी वगैरे अजून काही नाही नाही.
हम्म काहीतरी काहीतरी घेत रहायच छोट छोट एकदम आपल्याला माहितीये मोठ काही घेण होणार नाही.
होय होय
हम्म
होय
मग थोडस घेण होत आपल्याला काही ना काय. चालेल मम्मी ते बरे आहेत काय? हम्म
होय आहेत की बरे. चहा झाला की नाही? चहा बघ आता आमच्या मावशी चहा ठेवतात हां हां
चहा मग झाल मग काहीतरी मग नाश्ता वगैरे मागवतील आता काहीतरी.
कितीला होते सुट्टी?
सुट्टी आमची चहाची बघ आत्ता किती वाजले चार वाजता होते.
हां हां
चहा हम्म पंधरा वीस मिनिटाचा असतोय. हम्म आमच्या इथ जेवणच चालतात एक. घरी नऊ वाजतात जायला. हॅलो चालेल. हम्म तर तेच विचार करते काय काय करायच?
प्रथमेश. ह प्रथमेश ची दहावीची एक्झाम झाली ना, त्याला म्हटलं एखादा क्लास वगैरे काहीतरी कर. मग एखादा काही सजेशन दे ना, कुठला? एकदम म्हणजे फॉर्म मध्ये आहे, क्लास वगैरे काही?
काय? वगैरे एखादा सजेस्ट कर ना त्याला. कॉम्प्युटर क्लासच आहे, आता सध्या तरी.
कम्प्युटर क्लास सोडून दुसरं काही आहे का?
दुसरं काय आता, डिप्लोमा वगैरे तेच की.
नाही अजून रिझल्ट लागायच हे ना त्याचा, मग तो पर्यंत आहेत दोन तीन महिने सुट्ट्या हेत, तर म्हटलं विचार करावा.
हम् काय करता नाही नाही खोकला आला वो.
अच्छा! मग तू काय गरम पाणी पिते का? असं नॉर्मल चालू केलं प्यायला.
नाही नाही गरमच पाणी पितोय, मी अजून पण गरमीमध्ये एवढ्या.
ह मग आता बाळा साठी करावं. लहान ना.
हा नाही आणि मला पण त्रास व्हायलाय ना या सर्दीचा. गार पाणी पिलं किं मग सर्दी वा अं. कारखाने आहेत तुमच्या आसपास, नाही नाही कारखाने नाहीत.
हम! कारण, मग ते धुळीमुळे पण होतं ना?
नाही मला यार. एलर्जी हे सर्दीची.
एलर्जी होती. हू बाहेर जाताना वगैरे मास्क वगैरे लावून जात जा बाई.
होय, जरा जरी आप वाफ म्हणजे लागली की लगेच शिंका वगैरेे येतात.
ह घरी स्लीपर वापरत जा.
होय स्लीपर वापरतोय की, हॅलो हा.
हा आ.
हा.
के.
यालय का आवाज
बाकी अ तू कधी येते माझ्या घरी, तू कधी येते?
तू कधी येते? तुम्हा आता मी सां तिकड गावाकडच भेट नार.
मी म्हटलं ना, मागाशी तसं आपण एक गेट टुगेदर करूया सगळ्यांचा छानपैकी.
विकी हा.
एक दोन दिवस मस्तपैकी फिरायला जायचं सगळेजण.
सगळेजण हा.
आणि एक दिवस घरीच सेलिब्रेशन करायचं छान.
होय करूया की, गावाकड आल्यावर आता.
गावाकडे आल्यावच. पुढं काय शिक्षण चालू ठेवलंच नाही का ईश्वरी?
नाही ओ नाही आता, बघ म्हणजे हा एक वर्ष राहिलय की?
लास्ट इयर राहिलेय का, मग कम्प्लीट करायचं ना मग?
हा इकडं आल्यावर, ते क म्हणजे राहूनच गेलं.
हम्म नको बाई माझ्यासारखं,, मला पण लय प
हा हा. आता गावात गेल्यावर कमला करायचा पूर्ण,, होय.
केली असतीस तरर बरं झालं असतं, असं वाटतय जास्त. हम्म असक धडपव लागल, हम्म, आता पण प्रथमेश ला किती म्हणते, प्रथमेश तू ते कामाला जायचं राहू दे रे प्रथमेश. तू काय तर क्लास वगैरे कर, शिक काहीतरी,, एकाद आपलं स्कील आपल्याकडे असलं तर तर मग कुठंही माणूस उभं राहतं.
हा.
त्यांना सगळं शॉर्ट टर्म पाहिजेल आहे,, जरा पण लॉग टर्म विचार करत नाहीत. हा इथं कॉटन किंग मध्ये चाललाय ग,, हा. कपड्याच्या दुकानात चाललाय नवं का.
हा हा.
हा.
सुट्टे आहे म्हणून,, बाळा तु काम करायला पाहिजे असं काही नाही, हा, शिक म्हटलं काय शिकायचं हा,, बाकी तयारीच नाही त्याची तर आता काय करणार, हा हा. आता सुट्ट्या आहे तेवढ्यामध्ये कॉम्प्युटर क्लास होतोय नाय.
म्हंटलं एम एस सी आय टी नाही तर डीटीपी काहीतरी नाही का,, कर.
हा सी सी पण ट्रिपल सी पण आहे. हा होय,, हा हा होय होय, भरपूर आहेत.
तो हे करत नाही तर मी तर काय करू.
हां. सांगायचं जायला,, हम्म,, अरे तीन महिने काय करणार
तू सांग
होणार घरात बसून तर.
हम्म,, ते रि एक्झामचा पण फॉर्म भरलाय ना आता परवा
कुठल्या?
जे परत ज्यांना वाटतय की, आपल्याला पेपर अवघड गेलाय
अच्छा हा हा हा.
त्यांनी, परत एक्झाम दिली तर चालतय, म्हणजे रिझल्टच्या आधी
म्हणजे रिझल्टच्या अगोदर,, हां.
ह हा मग, ज्या परीक्षेला चांगले मार्क
ज्या परीक्षेला चांगले मार्क पडतील ते कनसिडर केले जाते असं असं,, हा हा
हॅलो
हॅलो हा ऐकाले की
टलं बघ बाबा, तो म्हटला एस एस टी च सायन्सच पण दे म्हटलं,, स्टोरेजसाठी ते जरा बरं पडल,, तर म्हटलं नाही मला एस एसटी आणि मॅथ्सच देतो म्हंटला. असं झालं. तो इंग्लिश मीडियम ला होता ना सीबीएसई बोर्ड
सीबीएससी बोर्ड हा हा. हम्म हम्म ह परीक्षा पण झाली,, हा.
हा. कोणाची साईज होती मॅडम,, अच्छा तेच म्हटल मग विचराव तुला काय सजेशन देऊ शकशील तर.
हां बोला की
काय सगळ आवघडल्या सारख वाटायलय. अचानक बोलायच म्हणजे काय कळत नाही, सुचत नाही. तर मी सरळ परमिशन घेतली सर म्हंटल अस अस काम आहे. हां ना आता काय मगाशी स्वाती तर बिर्याणीची रेसिपी सांगितली दहा मिनिटात.
हां हां.
हॅलो हां म्हटल आता प्रत्येकाला रेसिप्याच सांगते. काय म्हंटली?
रेसिपी रेसिपीच सांगत बसायच म्हणल. रेसीपी किंवा कुठ फिरायला वगैरे गेलतो.
हां अग म्हंटल मग ते झाल की तिच झाल पूर्ण. म्हटल आता सगळ्यांना दम रेसिपीच्या, दम बिर्याणीच्या च्या रेसिपी सांगते आता सगळ्यांना. हॅलो तुझ काही नाही ना स्वयंपाच स्वयंपाक.
केला आ.
हम्म म्हटल तुझा काही स्वयंपाकाचा प्रॉब्लेम नाही ना येत ना तुला सगळ? हा असच होत.
हां हां
हां तेच म्हंटल त्यांची या यात्रा आहे ना आता विराची यात्रा झाली ना आता.
हां हां हम्म
हम्म ये म्हणत होती ती पण काय परीक्षा चालू होती प्रथमेश ची त्यामुळ गेली नाही.
हां हां होय होतोय. हम्म थांबून थांबून यायलाय आवाज. होय जागाच आहे की ते, जागाच आहे तो.
बोलणी हां थोडेच सेकंद राहिलेत.
हां हां बोला की
हम्म नाहीतर मग गाणी तरी म्हणावी तिथ.
गाणी म्हणा.
बाकी आल्यावर भेटू मग.
होय होय.
हॅलो आल्यावर गावाला आली ना. गावाला आली की भेटू कुठ बाचणी काय बागणी.
बागनी नाही ओ कंदलगाव. कंदलगाव.
तुझ माहेर.
हॅलो माझ होय कबनूर. हॅलो. हॅलो. हॅलो हां.
एक मिनिट हां.